हॅलो! हॅलो हा काय चालल ताई!
काय नही!
काय नाही हो ही नागली द नागली दळली.
हूं हूं!
आणि तिच गाळून राहिलो आम्ही, ऊद्या आम्हाला कणी पाच अं पापडं करायचे आहेत? हा बागे टाक ओ!
हूं हूं हूं म आधीती ते गाळणीने गाळून घेणार मं.
नही, गाळल गेलं पिठ आता. मोजून राहिली ती मुलगी.
हूं हूं हूं!
तिला म्हटलं वाऱ्याचं ऊडून राहिलं बा, बा हळूस टाक आस.
हूं हूं!
त्यामुळे!
आज दळली का मं.
हो आज दळली ना!
होईल ते!
दळून गाळून, आता परत ते नीगाळ काढलेला आहे ना!
हूं हूं!
त निगाळा दळायला जायचं आहे.
हूं!
निगळा दळून आणावं, म उद्या नीसत पापडच करायचे बाकीे राहतील आता.
तुम्ही हे पण करून घेता का, म एकत्र करून देता का नही!
काय?
ते निगाळ हूं!
निगाळा काढतच नाही आम्ही रवा गाळून घेतो.
हूं हूं!
मं रवा गाळला का तोच दळतो, बाकीच नही दळत आम्ही.
हूं!
ते नही दळतो आमी.
हम, एकत्र करून घेता मग सर्व.
एकत्र करून घेता सारखं, असं निगाळ बाकी चांगले पापड आणि निगाळायाचे पापड वेगळे तवा ये नाही करत आमी.
हम, हम.
सगळे एकत्र जातोन दळून घेतो. असं हय. तुम तुम्ही कसे करता?
आम्ही निगाळा बाजूला करून घेतो थोडसं.
असं का? नाही आम्ही नाही करत. आम्ही गोरव
खिदी में मोदी की शुबाई. मुलीला सांगा किती झाले असं ना. तमाशा वेगळा. तुम्हा लक्ष देवा ना, काही काम नाही, तू तिकडे काम करा ना. आज थोडा रास.
मुलगी म्हण आता आहे
हम
तू फोनवर बोलते म्हणून माझे चुका होन जाऊन राहिला म्हणे.
हम्म हम्म.
म्हटलं तुझं, तुझं काम कर. मी बोलते फोनवर.
माझ्या पण मुलीचाच फोन चालू होता लहानीचा.
ताजं का?
हम्म, ती दवाखान्यात आलेली होती ना? तिथंच. फोन चालू होता. काय करते मम्मी? काय नाही. मी दवाखान्यात जाऊन येतो बघून आली म्हणे, सोनोग्राफी होती म्हणे. हम्म. अ मॅडमने सांगितलं म्हणे गळ्याला म्हणे, तीन वेडे म्हणे नाळची.
बापरे! मग वो ताई?
काय निप निघून जाताना ते.
आवो, आवो ते नाड्यांचं निघून बी जात काही वेळेस. पण म्हणजे लक असं वाटायला ना दुख दुखून राहिलं, मग जायचं बुवा दवाखान्यात थोडं बी वाटलं ना लगेच दवा, कण्यात निघून जायचं बरं का.
हां ना.
कारण याय तर बायगावला हायना माझी मुलगी मोठी मुलगी तर तिची नंणीदचा दिवस होते ना ते सोनोग्राफी डॉक्टरांनी तेच सांगितलं होतं तर गळ्याला आडे आहेत बा मुलाचे.
हम हम.
तर मग तिचं काहीच दुखलं नाही जास्त-
हम, हम.
मग तिने आज होईल उद्या होईल असं करून तारीख दिलेली होती, त्या तारीख पर्यंत थांबली तर ते जेव्हा तिचं कंबर दुखलं दुखायला लागलं आणि डॉक्टरकडे घेऊन गेले ना आदल्या दिवशी दुखत होतं. नाही तिला समजलंच नाही जास्त करून.
हम्म.
कंबर दुखायचं फक्त बाया काय म्हणतात दुखल तरी सांगू नको थोड्याफार कळा येतच असतील.
हम्म.
हे सांगायचं नाही, हे महिला म्हणता ना.
हम्म हम्म हम्म हम्म.
सांगितलं नाही.
मग सांगितलं नाही तर ते, डॉक्टरांनकडे घेऊन गेले तर सिजर धा. सिजर करावं लागलं तिच.
पण बाळ कणी, पोटातच हे होऊन गेलं होतं. आ अड्या असल्यामुळे ते, काय म्हणा अड्या आहेत ब त्या ते मुलाला. त्यांच्यामुळे गळ्याला फास लागले म्हणे.
हम् हम्म.
त्यांच्यामुळे अशा प्रॉब्लेम झाला. लोक घेऊन जायचं बा जास्त टाइम नाही लावायचा, दुखलन मग टाइम करू असं नाही करायचा.
हम.
लोक दवाखान्यात गेलं म्हणजे, तर काय तरी उपचार करून टाकता.
आता तिला नव्वा लागला. अजून प निघून जातील का काय मग ते.
हां मग, ते नाही सांगता येत तिचं नशीब जर बळवंतर असेल तर चांगला गर्भ मोकळा फिरत असेल, पाणी भरपूर असेल तर निघू बी शकत. निघता आडे असताना, आडे राहत नाही असं थोडं आहे. प्रत्येकाला आडी अस्ता.
हा हा.
काही ना जन्माला येतात तो, पाच पाच सात सात आडे असता. राहता ना, काही प्रॉब्लेम येत नाही एवढा. एखादा त शरीर गुणबी असतो तो, आणि आपण आलर्गजी. पणा केला तर होवू बी शकत तसं असे, असता ना मग ते बी प्रोब्लेम त्यानं चाल गरजे पणा म्हणजे म, म्हातारी बाईंचं म्हण ऐकून त्यांनी टाईम केला ओ.
हम्म हम्म.
असा प्रॉब्लेम झाला.
नाही इथं दिला, आपण कशाला टाइमपास करायचा.
हां.
हं. बाकी कायं चालं मग.
बाकी काय नाही बाई, रात्रीच मग फोन बि केला होता त्या टाइमाला म्हटलं, पाहुणे होते माझ्या घरात.
हां हां.
जावाई होता, नंदा होत्या, मुलगी आहे, नातू आहेत मग स्वयंपाक पाणी करत. करत टाईम लागला.
मग कोणाचाच कॉल घेतला नव्हता, रात्री मी कोणाला कॉल बी केले नाही.
हम्म.
कोणाचा घेतला बी नाही, आता गरी माझे पाचच कॉल राहिले होते सगळ्यांचे केले. आणि मिटवलंय तेे, जाऊ द्या म्हटलं. झालं माझं प वीस ना वीस पूर्ण झाले, हो झालं माझं.
माझे पण म आता थोडे बाकी राहिले.
हा हा हा हा, चालेल बरं.
बरं चालेल ठीक आहे.
हो, ठीक आहे.